हॅलो.
हा बोला की.
हा.
हा हा ह
ह् तो न आधी दाखवला दहाच्या पुढे नंतर झालं होत झिरो पासून स्टार्ट
हा
मग तेवढंच तू सबमिट केला त्यांनी पंचवीस तीस सेकंदच.
कोणता पुन्हा कट का केला मग तुम्ही फोन?
आधी तो दहा पासून दाखवत होतो ना
हां मग आता तुमचा फ कॉल तो वाया गेला पण आता कट केला मात्र.
हो जाउद्या ते तीस कम्प्लीट झाली पाहिजे फक्त. आणि ते एका दिवसात अवघड ए एका दिवसात ना कारण आपले दहा प्लस समोरच्याचे दहा
समोरच्याचे दहा बराच वेळ लागतो.
हम्म तेच ना आणि त्यांनी दोन तीन दिवसांचा वेळ दिलेला होता.
अन ते बोलून बोलून पण त्रास होतो म ते
तेच ना एवढी सवय नसते तुम्ही पण असंच कोण कोणाला गेले असतील ना एवढे कॉल?
कोणा कोणाला केले त्यातले माझे सात आठ गेले वाया.
माझे पण अशेच सबमिट झालेले
हो मग असे आपण दहा मिनिटं मग त्यांची समोरच्याची दहा मिनटं असे बोलून संपवले मग ते. संपवली म्हणजे अजून बाकी आहेत सोडा आता आज अजून दोन दिवस आज काय कम्प्लीट होतात की नाही काय माहिती.
एवढे म्हटल्यावर अवघड मला पण काल गावाला जायचं होतं कालचा दिवस गेला.
हा हा हा. हम्
काल एक पण नाही कॉल झाला.
हम् एक पण नाही झाला.
तुमचं माहेर तिकडेच असेल ना?
हा माझे माहेर इचरकंरजी इकडेच आहे कोल्हापूरच्या कोल्हापूर उन एक तास लागतो जायला.
अरे बाप रे तुमचं सगळे मग रिलेटिव्हस तिकडेच असतिल?
हो सगळे रिलेटिव्हज आमचे इकडेच आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्येच आहेत बा
हम्
तिकडे काही जास्त नाही.
हा हा तस आमच तिकडे कोणीच नाही हा
हा नाशिकला माझ्या मैत्रिणी आहेत दोन तीन म्हणजे असं बँक वाली होती ना त्यांची ट्रान्सफर अशी कोल्हापूरला झाली होती. मग हा तिथून एक दोन चार दोन चार वर्ष इथ स्कूल ला मुलं वगैरे घालून हे केलेले आहेत ते.
हम् हम ह.
त्यांचे होत आता एक मैत्रिणी आहे माझी नाशिकची.
हम् हम.
हा म्हण ते तिची मुलगी आणि माझा मुलगा एका स्कूलमध्ये जातो ना.
हा हा हा.
हम् हम् ह आहेत नाशिकमध्येच आहेत.
पण असं जा आहे.
येन हा. असं नाही ते त्याच्यासाठी म्हणजे तिकड कधी येणं जाणं नाही झाल.
हा एवढे लांब काही येन जाण होत
लांब नाही हो शक्य नाही. तुमचे पण सगळे रिलेटिव्ह त्या साईडला नाशिक साईडलाच असतील ना.
हो सगळ इकडेच तिकडे नाही कोण
ह ह असं एखादं बाहेर पाहिजे म्हणजे त्याच्या त्या दृष्टिकोनातून बाहेर आपण फिरत. काय त जाण होतं. हो हो हो तेच,
तुमच आवरलं?
आमचं चागलय आवरायला, आता नाश्ता वगैरे आता झाला.
अच्छा तुम्ही तिघच राहता की जॉईंट फॅमिली?
अ जॉईन म्हणजे आम्ही तिघ आणि सासूबाई जॉईनट म्हणजे आमचे दिर वगैरे कोण नाहीत.
अच्छा.
हा आम्ही चौघं राहतो आम्ही घरी
ह आमचं पण तसचा मग.
हा हा हा हा तुम्ही तिघ आणि सासूबाई राहतात का?
नाही आम्ही पाच म्हणजे भाऊ वगैरे नाही कोणी असं.
हा हा भाऊ वैगरे नाही हा हा.
हम्म जे नस नाही आहेत ना दोन जण
हा हा हा ह.
जेन जे नसत ते असं वाटत पाहिजे.
हो हो पाहिजे असं वाटत आणि असल्यानंतर त्यांचं भांडणं बघून म वाटत नाही आहे ते बरं आहे तिकडे
ज आहे ते म्हणतात की अ नाही नाही छान आहे छान आहे तुम्ही एकट ये ना छान
हो एकटे नाही आहे तुमच्यात म्हणजे भांडण वगैरे होत नाही वादविवाद होत नाही.
असं काही नसत ओ. म्हणजे काय आता ठीक आहे भाऊ नही म्हणून तुमच्या घरात होणार दुसरं कोणाच होणार नाही असंय का?
हो सगळ्यांचं म्हणजे चालू ते चालूच असतं सगळ्यांच्या प्रत्येक का च्या घरी. हो तेच क असं की नाही कि भाऊ असल्यावरच भांड
हा असं थोडीच आहे ना कार कारकीची काही घरातली भांडणार आणि असं थोडी अस
हो तेच की, घरतलं असतच की सासूंचं, मुलाच.
हम्म.
चालू चा असत ते.
तुम्हाला आहे का बहीण वगैरे असेल ना.
अ बहीण नाही मला भाऊच आहे दोघे जण
अरे बापरे सारखंच आहे मग मला पण
हो बहीण पण पाहिजे होते असं वाटते
नाही बहीण तर खरंच असं वाटत पाहिजे
वाटतो असं कसं होतं आपल्याला कायतरी सांगायचं वगैरे अस
हा कोणी नसते एवढं जवळचं कोण आहे तुमचं?
जवळच वगैरे कोणीच नसतं असं मनातलं सांगण्यासारखं
माझी होती ब बाई एक मैत्रीण होती
हा.
म्हणजे मी असं सगळं सगळं म्हणजे इतक्या बारीक गोष्टी जसं आपण बहिणी सोबत शेअर करू ना
शेअर करते हा.
तस तिच्यासोबत शेअर केलेले आहे.
हा हा हा ह
पण एक वेळे नंतर काय झालं ना
हम
की कोॉन्टॅक्टच म्हणजे असं एकदमच आता तर डायरेक्टली नाहीच असं समजा
होय ना?
हा म्हणजे फक्त आहेत कॉन्टॅक्ट पण तिला पण वेळच नाही आणि आता एक करायच्या नंतर आपण काय बघतो ना समोर झाला इंटरेस्ट नाही तर काय कॉल करायच
हा तसं वाटतं हो आपण स्वतः तर किती करणार ना कॉल?
हा स आता सपोज समोर काही इंटरेस्ट नाही दाखवता नाही आपण कॉल करत बसण्यात काही मज त्याच्यामध्ये काही कॉल करायचा पण मग असं वाटतं ना त्याच ठिकाणी आपली बहीण असती तर असं आपला थोडीच कॉन्टॅक्ट तूटला असत?
काय हो काय जरी झालं असं त्याने उचलला असता किंवा एक दोन दिवसान कॉल केला असता बोलून बसले असते असं वाटत ते हम्म
ह पण हा पण कसही सांगू का म्हणजे असतात बरेच लोक पच चांगलं पण कधी कधी ज्या बहिणी असतात त्यांच जमत नाही
हो हो ते मात्र नक्की ती मात्र ईर एक वेगळी वेगळीच असते बहीण बहिणी
हो
हा ती लग्नाच्या आधीच वेगळं असतं आणि लग्न झाल्यानंतर तर ते फालतू ईर्षा असते काय तर जमत नाही त्या बहिणीचा
नाही मग ते आपल्याला नाहीये म्हणून आपल्याला असं वाटत आणि ज्यांच आहे असतात चांगले राहणारे पण असतात
त्यांनच पण असत हो
हा
चांगले पण राहुन छान हे करतात ह् ते बर आहे.
हम
निवांत आपलं
ह् ते आहेच
हो हो तेच की आणी ननंद किती दोघे तिथेच असतात का तुमच्या?
हो नाशिकलाच राहतात ते पण.
हां हां ह नाशिकलाच राहतात म्हणजे जवळच आहेत तुमच्या तिथून
अ नाही आम्ही ना नाशिक जिल्ह्यात राहतो आम्ही नाशिकमध्येन नाही राहत
राहत नाही काय हा हा ह
ह म्हणजे आम्ही ना अ काय म्हणतो असं गावाला राहतो आ आमच्यापासून आमच्या पाासून पण नाशिकला जायला एक दीड तास लागतो.
मग बर मग बरस च लांब होतं एक साठ, साठ, सत्तर किलोमीटर असेल. ह तेच की
फक्त आपलं असं कसं कोण आता एवढं अ खेडे वगैरे माहिती नसतं. ह कोणाला म्हणून मग नाशिक मध्ये राहतोस
कसा आहे हम् हम
तुम्हाला ह इकडे चांदवड वगैरे काही माहित नसेल गाव वगैरेच चांदवड, चांदवड
चांदवड त्या साईडच काय माहित नाही चांदवड वगैरे. नाशिकच तिक त्या साईडचं काहीच माहीत नाही.
ह वणी वगैरे ऐकलं असेल
हो मध्ये शिर्डीला फक्त आलो होतो.
हा हा हा शिर्डी पण इथून आहे जवळ म्हणजे एवढी नाही पण जवळच आहे
हा तरी त एक तास लागत असेल, एक दोन तास.
नाही दोन ह एखाद तास लागत असेल.
हा मग जास्ती काय लांब नाहीय.
हम्म खूप काही नाही लांब.
हम् हम्
मग भाऊ वगैरे ते काय करतात तुमचे? भाऊ काय करतात तुमचे?
भाऊ माझा एक एम आर आहे अजून दुसरा एक हे ब्लड सॅम्पल लॅब
अच्छा चांगलं आहे मग काय
चांगला आहे मग
जाण येणे होत की नाही त्याचं
जाण येणं होत
हा
आता माहेरीच आले होते.
अच्छा तुम्ही माहेरी का आता?
हो सुट्टी होती ना काल अं आणखी हे होतं बड्डे होता माझ्या भाच्याचा.
अच्छा हां हां
हा त्यासाठी आले होते.
अ हा मग काही तरी जास्त काय सुट्ट्या नसतील.
हो नाही श परवा आले काल झाला बड्डे आज जायचं.
हं हं
आज काय सुट्टी होती. हॉलिडे होती, पॅरेंट्स मिटिंग होती.
हा हा म्हणून सुट्टी भेटली
त्याच्यामुळ त्या मुलांना सुट्टी होती.
हम्म हम्म हम्
हम् म्हणून यायला मिळालं.
नाही तर का रक्षा बंधन, दिवाळी
हो हो ते दिवाळी, मे महिना
हा रक्षाबंधनला पण नसेल होत
अ रक्षाबंधनला नाही मि येत कारण की त्यावेळेला स्कूल चालू असतेच
हम म काय हा जमत नाहीय का एका दिवसासाठी काय येऊन जाऊन
तेच त्यांनाच बोलवते तुम्हाला मी करते आता लगेच कॉल
बरं बरं झा एक मिनटं किती झाले मी बघते
सांग
हा खरं चालेल